हॅलो
हां बोला कि.
काय म्हणताय आणि.
काय नाही बघा आता जेवण आवरलंय जेवण वगैरे. झालं तुमचं?
आमचं पण झालं.
काय केलतासा जेवण?
जेवण केलेलो. आणि वांग्याची भाजी केलेलो शेंगण्याच कुट घालून.
शेंगदाण्याचा कूट घालून हा. छान लागतीया.
होय मग मोठे मोठे शेंगदाण्याचे कूट घालायचं. जरा जिरं लसूण बारीक करून घालायचं. जरा जिरं हा शेंगदाण्याचा कूट मोठा मोठा ठेवला पण छान लाग
हा जेवढा मोठा होईल तेवढर जेवढं असं हे केलं पिटागतीन होतंय मग ते मिसळते सगळं.
हा ते चव नाही लागत नाही त्याची चव काय तर च लागते ती.
काय तरच लागते होय तसं होतय मग ते चव जाते पुर्ण. ढोकळा करताय घरी तुम्ही?
नाही मी कधी करून बघितला नाही ढोकळा आमच्या घरात कोुणाला आवडत नाही पण मला आवडतय तेे बाहेरच खा ल्लो मैदा
हा हा अ आमच्यात मी पण बाहेरच विकत आणून खातोय घरी कधी करायला काल मला हि न सांगितली होती कसा करायचा त्यो. पण नाही कधी गेला अ सोनली ताईनं.
होय क.
हम्म. त्यानी सांगितलं की असं पाण्यात साखर थोडी घालायची.
हा.
त्यात बेसनचं पीठ आपलं बेसन कालवायचं पातळ असं. त्यात बेकिंग सोडा हा आणि इनो घालायच आणि कडाईत तर मोठ्या अस ते भांड ठेऊन कणी भाताच उकडायचं म्हणून दुसरीकड मग तेल त्यात जिरं-मोहरी कडीपत्ता जरा उस त्यात बी जरा साखर घालून असं फुडणी द्यायची म्हणून सांगितली त्यांनी.
त्याच प्रमाण कस समजणार किती बेसन घ्यायचं त आपल्याला लागेल
तस त्या बी मला काय बोलल्या नाही त्या आपल्यावर घ्यायला पाहिजे मग ते.
आग व्यवस्थित नाय ती रेसिपी सांगितली ना म्हणजे
अ म्हणजे त्यांनी पन कधी ट्राय केली नाहीती घरात.
व्हिडिओ बघितलेले वाटतं तिन पण.
हा त्यांनी तस असणार नाही ते.
हा म्हणजे काय त एकाच वेळेस ते फस ते आन ते फुलत नाय ते पीठ शिजून तिथच बसतय. आपलं बेसन हाय म्हटल्यावरती गोळ्यासारखंच होणार की.
हा तसं होतय नाही ते म्हणून भ्या वाटतय व करायला.
भीती वाटत्या आणि त्या हेसगळं सामान जास्तीच एक्स्ट्राच सामान लागलं आणि ते सगळंच मात्र झाल तर मग ते लयच जीवाला लागतय.
लई जीवाला लागतय आप ते हा ते कोडं होतय मग ते एवढंच असं लिमिट समजलं ना प्रत्येक गोष्टीच करायला बरं वाटतं
तर मी तेवढ्यासाठी मी मला पण मी सगळ्यांना सांगा म्हणते मी पण सगळ्यांना सांगताना व्यवस्थित डिट तर म
होय ते बर पडत हा हा आणि केक करताय घरी तुम्ही
काय दरवेळेस
अ ढोकळा
ह
हा रव्याला करतय वटत आन ते डायरेक्ट ताटात पसरून उकडूनच घेतात डायरेक्ट का कसं पण करता येत इडलीच्या भांड्यात पण घालून असं पिवळ्या ढोकळ्यासारख्या इडल्या पण काढतात असं पण एक व्हिडिओ बघितलेला मी
असेल हा आमी ढोकळाकधी घरी केलेल नाई आमच्या घरी आवडतय सोडा बाहेरून आणतोया अस घरी कधी बनवत नाही कधी बनवाया आलेला नाही त्यामुळं केक बनवताय घरी तुम्ही केक
केक पण नाही ओ बनवत कधी नाही बघितला बनवून मी बिस्किटच पण नाई बनवून बघितलं
नाही का ते बिस्किट चांगल लागतय सोडा बिस्किट चा आमी बनवून बघितलंय ते ते बिस्किटचच होतय होतय खरोखर होतय हम्म आपल्या होय आपला ओरिओ बिस्किट वापरायचा त्यात
कसं करायचं सांगा बघू मी बघीन करून मग होणार नाही होणार नाही असं वाटलं म्हणता ना करून कधी बघितलंच नाही
होतय ओरियोचा म्हणे मोठा बिस्किटचा पुुडा घ्यायचा आणि त्यातलं जी मधली क्रीम असते का नाई ती काढून घ्यायची सगळी
हा फक्त बिस्किट बिस्किट घ्यायचे
हा बिस्किट बिस्किट घ्यायचे आणि ते एका वाटीत साईड ला काढायचे आणि ती दुधात नाही अस जरा असं मध्यम असं लय ग पातळ बी नको अन मडियम असं घट म्ह हे करायची चालवाय मिक्सरला वाटलास तरी चालतय बिस्किटा
म्हणजे पूड करायची त्याची बिस्किटांची व्हय अशी.
हा बिस्किट ला हा मिक्सर मिक्सरला पुड करायचं. जी हाणत्यात मग दूध मिक्स केलं तरी पण चालतंय नाहीतर त्या बिस्किटात दूध लगे बिस्किट वितळत्यात च की आणि हम् त्याच जरा राहिनवालानलेखालाय. क कसित हो जरा घालायचा आणि आपलं अशा हा अर्ध्या बेकिंग चालतय. एक चमचा अर्धा चमचा म्हणायच धरा.
एक चिमूटभर आपण मीट कर.
हा आणि आपला डब्बा भात लावायचा असते का नाही. त्यात बारक्या बारक्या वाट्या घ्यायच्या म्हणजे त्यात मावतील अशा एक चार पाच. आणि ती खाली जरा जरा एक एक चमचा घालायच त्याच्यावरती क्रीम असते का नाही ती जरा जरा मध घालायची. आणि त्याच्यावर आणि ते घालायचं ते बी काव आणि डेरी मिल्क कॅडबरी आपल्या त्या जे एक एक तुकड त्याच्यावर टाकायचे. आणि शिट्टी मारायची एक शिट्टी मारल्याचा क लगे फुगतय या अओ ते.
काय सांगलाय कुकर मध्ये.
हा कुकर मधी.
तीस मिनिटं पस्तीस मिनिटं असल्या काही वेळ लागत नाही ना
नाही कुकरला शिट्टी एक दोन मारली स की होत एक शिट्टी मारली होते.
तरला झाकून ठेवायचं.
अ हा शिट्टी मारायची म्ह लवना आता झाका त्याच्यावर झाकायला पाहिजे घेव पाणी जाणार नाही त र वापेन. डब्यावर प्लेट घालाया पाहिजे की डब्यावर प्लेट घायची वाटीवर घालायची नाही डब घालायचे नाही तर ते पुहणार नाही.
हा हा हा ह.
डब्यात आपल्याला आत वाटे करायचेत ना.
एक एक दोन सुट्ट्या द्यायच्या फक्त बस.
हा बस झालं करून बघा
होय का अघसम केकला केक करायला भीतच होतो मी नाही झाला तर काय करताय म्हणून.
ते हाय तशी भी ह्या वाटतेय सोडाया नाही झाला तर काय करायचं खरं. होतय म्हटल्यान काय हरकत आहे करून बघायला. करून बघा आपल्या अस पारले वि िची ह हेजी पण करत म्ह मी कधी केलं ना सोळतला खर असं हा पार्ले बिस्किट सुद्धा असं दुधात हे करून साखर घालून का नाही. मिक्सरला मिक्सरला लहून अस शेट्टी मारलं तर होतय मला. अ कस असते स ना तेल ब गेल का नाही बापा दिस केकला पण के केक ला कशालाचतील ह
अंडी घालतात अंडी घालतात तेल घालतात काय काय घालत.
हा ते आपल् रोजचा केक हे बिस्किटात कस ऑलरेडी सगळ तयार असतय ना. बिस्किटा. त्यामुळे आपण सध दुधात मिसळला तरी होतय.
ह आता ऐका बिस्किट क्रीम काढून ठेवायची ऐका मॅडम बिस्किट आणून बिस्किटांची क्रीम काढून ठेवायची आणि ते बिस्किटांची पूड करायची तर पुडमध्ये दूध घालायच आपल्याला लागेल तस अंदाजानुसार असं पातळर तर करायच आणि त्याच्यात साखर कधी घालायची
तवच घातली स चालते कोण गोडी नुसार घालतय म्हणजे ऑलरेडी बिस्किट गोड असतात ना ते
गप बिस्किट गोड असत
हम्म बिस्किट गड असेत करून घालते पोरां दंगा असते ओ
हा
हम्म बोला कि मग
नाही घातलं तर चालत का
हा नाही घटली तरी पण चालते आणि जरी तुम्हाला लागत असेल गोड जास्तीत बोरा येते ना मग घातली तरी पण जरा तुमच्या आहे ना बघ
बर बर आणि फक्त त्यात इनो घालायच ते पण एक चिमट बरच घालायच
हा लय घालायचं नाही
हा ह ह सा चालतो चालती करून बघते नक्की भांड्याला तेल वाटेल ना तेल वगैरे लावायचं काय
हो इ नम लगेच अ एक कसं होत सांगा ते बिस्किट घालताना पण त्यांनी ते खाली बिस्किटच तयार केलेलं जरा घालायं मध्येी क्रीम घालाय त्याच्यावर आणते बिस्किट
म्हणजे
काायला हॅलो
हा बोला क
ऐकोय ना माझं बोलतो ना
गवनला
ती मध क्रीम घालायची त्याच्या मध क्रीम घालायची आणि त्याच्यावर अंजार वा
खाली ते आपण बिस्किटांचे पुढच घात ते घालायच त्याच्यामध्ये क्रीम कायची आणि वर ना आणि परत
हा ते घालायचं आणि त्याच्यावर मग एक डेअरी मिल्क कॅडबरीच तुकडाईट टाकायचा
ते भितरते का
हा ते वितळून पसरते उरल्या भागात
हा हा म्हणजे वाटत ना निघता ना व्यवस्थित निघतय ना
हा निघतय आपण शाकून आपण कडन हे करून काढायचं
हा झाल झाल्यावर सांगतो तुम्हाला मी संध्या करतो
बर बर तेरा बघा कसला
तर तुम्ही सारखं करताय
हा चालते चालत ठेवून
ह कर बर बर चाले चालत हा लावा
हा